हॅलो ह हा हा काय म्हंटलीस
आम्हाला तर रोज एकाच दार पूजून कांटाळ आलाय म्हणलं
नाही अगं लागल तर बरं पडतंय ग ह मग
कॉलेजमध लागलेला चांगला असे आता आमच्या बरोबर कॉलेजमधन लागल्या केवढ्या पुढे गेली त्यांना दोन दोन वर्षाचा अनुभव मिळाला आणि अजून आम्ही घरातच एक वर्षाचा अनुभव घेऊन आणि त्या अनुभवला पण कोण कोण विचारणा झालय
हो
असं म्हणून ज्या कॉलेजला प्लेसमेंट येतय चांगला आहे त्या त्यालाच बघून घ्यायचं चार पैसे ज्यादा जाऊ द कर तस घेतलेलं बर म्हणजे नंत तर आपल्याला शोधत फिरायला लागत नाही नाही
हा तेच की याला बघा याला बघा आस
मग आपण शोधत बसलो की मग काय मिळत नाही लवकर मग असं मेंटल स्टॅबिलिटी हलत्या जरा मग अवघड होते सगळं
नाही नाही असं सवा्हा भेटणार असं कस
काय मिेळनात झाले मला माझच अस होत
हो हो तस लय विचार येत्यात मनात तवा पासन
मग आता आमचं काही तू तू एस एससीचा फॉर्म भरलीस काय
भरलोय की मी तवाच भरलोय की
एसीसी मध्ये पण दो एक नाही एक आ मुदत संपल्याली सीजीएल ची मिळाली असेल बघ तुला
नाही नाही
एसएससी सीजीएल
म्हणजे नव्ह ग
ती
हा हा तीच ती
हम् ती मिळाली असेल तुला कारण ती एक ओपन होती आणि त्याची च्या आधी एक निघलेली होती की नाही ती फक्त ती दहावी किंवा बारावी वर होती.
मला माहीत नाही सी जी एल ची पोष्टाची भरलेली की बाई खर काय हे
तिला मिळालंय आणि तरी पण तिने घेतली नाही नको म्हणली मला काय आणि ते पण पोस्ट मास्टरची मिलेली
अग बाई भारीचं की मी पण भरलेलो खर पण मला त्या बाई का आ तिला काय म्हणत्यात त्याला
अगं त्याला दहावीला मार्ग आपल्याला जादा पाहिजेत!
हा होय आम्हाला नव्हतीत बा
त्यांना अगं मी बघितलो काय त्याच्या सगळ्या लिस्टमही चेक केल्या चारी पण. त्याचा कट् ऑफ कितीचा लागलाय सांग? पंच्याण्णव नव्वदच्या खाली ते अहिल्यानगर तिकडं आहे ना, तिकडं कुठं तर आलंय बघ पंच्याऐंशी शहाऐंशी ला नाहीतर आपल्या इकड सगळी. ड सगळीकड त्याचा क्रायटेरिया लागलाय पंच्याण्णव शण्णव. नव्याण्णव पॉइ नव्याण्णव विचार कर? आपण कुठं बसणार हिच्यात मग.
ह
मग एवढं मार्क कुठं पडतत कुणाला? हॅलो हॅलो!. हॅलो! हॅलो हॅलो हॅलो.